हॅलो..
हॅलो...
हम्म काय करताय...
करू ते नव काय म्हणत होतो मी.. आता या विषयाचा बोल तरी चर्चायन म आहे..
ते कस बी बोला पण दहा मिनट एकसारख कंटीनियस तुम्ही बोला....
अससं होय...
हम्म हे कसं आहे टास्क मिळत जात... टास्क मिळत जातात आता. हा म्हणजे ते काय सांगत नाहीत. होय आता हा टास्क माझा कम्प्लीट झा की दहा मिनटाच बोलायचं. जे हा टास्क कंप्लीट झाला की तुम्हाला ते ठरवतात. की बरोबर आहे. का नाही मग त्यानुसार तुम्हाला त्याच पेमेंट भेटत.
म माझं ना होय म्हणत हम्म म्हणजे मी जॉईन व्हायसाठी त्या ऍपला. मी जॉईन व व्हायसाठी हो म्हणजे मला.
हा हा करा जॉईन करा. ते डायरेक्ट लिंक वर गेलात ना वट्सअप हा काय ते वॉट्सअपला लिंक ओपन केली ना कि डायरेक्ट तुम्ही जॉईन होता.
म डायरेक्ट त्या ऍप वरच काम असते का?
ॲप वर काम नसत ह ऍप वर काम असतं ह्या. व्हॉट्सअपला फक्त ती सांगतात माहिती देतात. आता मी गेला एक वर्ष वापरते.
भारी आहे तुमच.
होय. काय घरातून आता काय हे तरी करायचं वर्क फ्रॉम होम.
तर काय हाय काय शांत आता जातय सगळ्यांकडे.
नाही जात नाही मी कि
अजून राधंद जायस म.
होय राधानगरीतच की. तुम्ही कुठे आता? कधी गेला तिथून?
शुक्रवारी.
शुक्रवारी गेला तर मी काल बाबांना बोलवलेलं इकडं. ते कपडे द्यायला. होय ते द्यायच द्यायचं बोलले काय. हिच्या दवाखान्याच हे ते चाललेलं तर मग का देतता आल नाही. आता परत कधी येणार आहे?
अहो आता लवकर कुठे?
आता गनपतीला?
व्हय नाही आता गणपती पाऊस नाही पाऊस जास्त असतोय गणपती
हम्म हम् बाळाची तब्येत कशी आहे?
हाय व्यवस्थित.
हम्म आणि काय घरातले कसे आहेत?
आहेत.
चहा नाही आता सोन्या च्या शाळेतून आली. बसलेली. ते टास्क आलेला मला दोन तीन दिवस झालं. ते काही वेळच भेटत नाही करायला. म्हंटलं आत सगळ्यांना लिंक पाठव होय मग तुम्हाला टाकल्या मनिषा ताईने टाकल्या माझ्या मावशीला टाकल्या अजून कोणा कोणा ला तरी टाकलिया. हा आहेत की ते फणस खाय लागलेत. नाही. कोण मामी त्यांचा नाही त्यांचा अजून ऍड करायला नाही.
दया द्याला टाकलेली सागा
नाही माझ्या कड नंबर कुठं हाय? तुम्ही आता हे करा की तुम्हाला परत आणि टास्क येईल प्रोफाइल टास्क आला की तुमची माहिती त्यांनी सगळी भरा त्याच्यात सॅलरी किती काय आहे ते सगळं टाकायला लागतय. काय करताय हाऊस वाईफ आहे का काय? ते सगळं भरा व्यवस्थित. त्यानंतर मग ते आता माझे किती तरी टास्क झाले त कम्प्लीट. आता त्याच्यावर आता तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला ना तुम्हांला आता समजेल आता स्क्रीनशॉट टाकतात म्हणजे बाकीचे अता जर पैसे मिळाले पेंडिंग वगैरे असली तर टाक टाकतात माझे आठशे रुपये पेंडिंग आहेत. पाचशे रुपये पेंडिंग आहेत असे टाकतात स्क्रीनशॉट. मग परत पेमेंट जमा झाल्यानंतर ते आणि टाकतात पेमेंट जमा झालं.
हम्म, हम्म, ह्.
म्हणजे कंप्लीट केला ना त्याचे शंभर रुपये दोन, तीन टास्क केला की पाचशे रुपये आणि पाचशे रुपये ज्यावेळेला तुमच्या होतील त्यावेळेला तुमचे बँक डिटेल्स मागतात तिथं. मग तुम्ही ती बँक डिटेल्स द्यायची मग डायरेक्टड ‌ॲड होतंय ते आधी एक रुपया टाक कून बघतात ती व्हेरिफिकेशन साठी. मग तिथ मेसेज येतोय. पैसे जमा झाले का म्हणून एक रुपया व्हेरीफिकेशन च यस टाकायचं मग त्यानंतर तुमचे राहिलेले अमाऊंट जमा होतं खात्यावर.
हम्.
अस आहे. मध्ये पण हे जरा बंद होत त्यामुळे मी पण काही लक्ष दिलं नाही काल चेक केल्यानंतर मग टास्क पडलेला दिसला मेसेज आलेले व्हॉटसअपला.
नाही मी अगं मध्ये दोन तीन वेळा ट्राय केलं त्यांनी वर्क फ्रॉम होम ला फॉम फ्रॉड निघलं सगळं व्यव म्हणजे.
नाही नाही आता हे मी आमच्या घरात तिकड सग सगळ्यांना सगळ सगळेच करतात माझी वहिणी माझी बहीण. एवढं तरी का हे करायचं. कायतरी सोर्स पाहिजे मधी जरा बंद होत ना. म्हणलं आता तुम्ही करताय की नाही काय माहिती. ते म्हटल काय बोललेच नाही अजून इथं पण कोणाला माहित नाही.
लालबावट्याचा मूल पण बारक आहे तुमच लालबावट्या आणि पंचायत समितीला काम आहे.
काय करायचाय?
काम आहे. मग आता कोण जॉईनिंग अ लेडीज पाहिजेल हाय. बॉईस पण चालतात अं पण कसं वि विचाराय पाहिजे सुर सुरळीला विचारून बघा त्याच्या ओळखीन दया मी अ
दयाला विचारायला पाहिजे..
दयाला विचारा आणि दयला म्हणा सुरजला विचार. हा हे ददांच्या ओळखीच असणार आहे. हम्म, त्यात गल्लीतलाच हाय होय. तो भाटड्यांच्या इथ ऑफिसला जातो आरड्यांच्या इथ हम्म. तिथं कोण नसल कनी कि म त्या हम्.
झालं तर काय मग चांगलंच हाय.
कारण का ती काय म्हणाली माहीती हाय सुरजला त्या तू कायम स्वरूपी जर थांबला अस तर दहा हां मी काय देणार नाही पण तू कायमस्वरूपी थांबायला पाहिजेस.
हम् किती आता म्हणते ते
दहा हजारच म्हणत मी अण्ांसोबत गेलो तेव्हा मला पण विचारलं त्यांनी येणार काय म्हणून पंचायतीला मग मी म्हटलं ना आई हा फॉर्म वगैरे भरायचे लालबाटीची सगळी कामं त्या ठिकाणी होत्या.
हा हा म्हणजे तिथं आणि ते एक ऑफिस आहे ना स्टँडच्या इथ काहीतरी बाजूला
ते ते एक वेगळं आणि ते पंचायत समितीचं तालुक्याच सगळे काम य नाहीत काय.
हम्म हम्म हम्
क सणारते तू
हम् बघ बघते तु्हा विषय
ह् सुरशला विचारा सांगा म्हणजे जागा हा का नाही? पण ते पण कळल तिे कोण आले का नाही?
हम् हम्
तो तथ आधी कामाला होता मला बोललेली तर हम् मी आता घरातच नव्हतो तिकड आणि मी अण्णांसोबत एक घेतो मम्मीच्या कामाबद्दल तर मला विचारलेलं. मम्मी ना आहे म्हणलं विचारू हा असलं तररी चांगलंच आहे
हम्म
तेवढं ज मलाही येऊन जाऊन नाही झेपणार. गुड्डीला म्हण तुम्ही तू जा म्हणून
मग ते का नाही बोलली
काय बोल ना आ ती
शानीच नाही करेल का नाही.
का ते हारबिर त्याता उजवला वाहिनी ना किंवा मम्ही हारबिर कराय त्यापेक्षा ते कम्प्युटर व सावलीतनी बसून वळख्या न होत्याताच्या नाही येेत ती म्हण ती उजवरा होहिणेस नेहमी कामाचा इच्चारणार
हम् हम्
त्यापेक्षा ते बरं अभ्यासाच त होतय काय माहत न च गमत पण सांगतत होती एकदा एक एकदा जमलं क नाही. कोणण एकदा शिकवत ते सांगतात. थोडंफार ज्ञान असते की प्रत्येकाला,
होय.
वापरायचं कस ते सांगू तू जा परत म्हणते आणि म्हणतो.
झाली तर का बघायच पंचायत समिती तिला म्हटल्यावर काहीतरी काम तरी होतील.
जाऊ.
तेच की. कायतरी करत राहाचं. हम् तिथं काय नाही ह्याच्यात. माहित आहे आम्हाला होय.
हीत कागल ला राहायला असतो मी.
होय. आणि काय चहा घेतलात की नाही. बाळ झोपलय.
होय चंदीचा काय फोन आलेला काय.
नाही अग ते कुठं काय फोन काय नाही केला. ते काही काम असल्यानंतरच फोन करते.
आम्हाला पण काय नाही मी केलता मी केलता एकदा ताजीसनी. मध्ये आता एक तिकड होतो तवाच केलेल, डोसच्या वेळेला म दाजी म्हणाल मी झोपलोय नंतर ना करतो. परत आणि केला पप्पा पप्पा पप्पा म्हणालास कर म्हणून. आणि जे मला कनाही स्वप्न पडलेलं सकाळ सकाळचच. अ चदे आई आलीया क नाही. आणि पप्पसनी सांगाल्या मला बारकीचा बॅलन्स संपलाय. आणि तू जरा फोन लाव.
हम्म.
मम्मी केवढी भिऊन घाम घाम्या घूम झाडतो म्हटलं मलाच येऊन काही सांगाल्या, दोन दिवस तस होय ति होतं ते्हा खाटा येऊन बसायची. म्हणायची नाही फोन कर तिला अ बॅलन्स सप्लाय तिचा.
हम्म, म झालं का नाही बोलणं.
नाहीच मग नाही चंदी बरोबर बोलण व्हायला माझं दाजी तेव्हा म्हणाल मी आलोय बाहेर आलोय. फोनणच लावाला नाही त्यानी परत. होय बोलूच दयाना न्हाय तिझ्या
हम् त्यांच पण काहीतरी मध्ये बिणसलेलं नाही.
होय बोलय लालते आणि,
तिकडें आती.
म्हणते हवानामध्ये पडेल नव्हती.
हां.
पडे तण हिकडं आलती वाढत. बोरुड्याला नाही नाही हा. तिकड होती असं मला तरी आय कळालं. पडवीसन तिकड आलती दोन तीन दिवस होती इकडं.
हा हा जाऊ दे. काही तरी करतायच, मी तर आता लक्ष देत नाही. इथं माझ मला वेळ मिळेला.
हम्
होय आणि काय,
आणि काय नाही.
निवंत.
निवांत उठल्यावर दांगा असतोय. आता झोपल्यात म्हणून ते पण मी कुठ आलोय सांगा पाठीमा गच्या दरवाजा आलोय रेंज ला आलतो. वटपौर्णिमेचं कुणी-कुणी टेटस लावल्यात वटपौर्णिजं कुणी कुणीे टेट स लावलंय बघायला.
हा-हा
मग ते बघत बसलेले तोवर तुमची लिंक आली.
हा-हा बघा आता ते प्रोफाईल टास्क केलाय ना? पुढचा आता टास्क येतील. हा फोनचा असेल टास्क का? त्यात टास्क कार्य दाखवतात तीस कार्य असतात, कोणते-कोणते हेत मला काय माहित? नाही मी आत्ता दुसरा कॉल केला अजून पाच आहेत मला. मग आता कोण लिंक ओपन करून येत करते मी त्याच्याशी कॉन्टॅक करायचा बघायचं. तुम्हाला जर आला असेल मग तर तुम्ही तुमच्या कोण फ्रेंड वगैरे असतील तर त्यांना लिंक पाठवा. आणि त्यांना फोन करून विचारा.
हम्म चालते खर्च.
चाल ठेवु म?
हा ठेव व्हॉट्सॲपला आता जॉईन होऊ त्या लिंक.
हा-हा केव्हा? हं करा जॉईन करा. हं चाल ठेव बाय हं, कट करा तिथून कट.
हा
हा